हा आवाज येतोय?
हा हा येतोय येतोय बोला की.
हा ते पण कुटुंब पद्धतीवरती एकत्र कुटुंब पद्धती विभक्त कुटुंब पद्धती
बोल.
तुमची स्वतःची कशी हाय एकत्र कुटुंब पद्धती काय विभक्त तय. हम्म आमची पण विभक्त तच हाय.
आजकाल काय होतय माणूस नोकरीच्या निमित्त शहरात जाऊन राहतात त्यामुळं गावचे गावाला शहरातले शहरात असं होतय, कधीतरी होत जाण सुट्टीला वगरे नोकरीच्या निमित्त पहिली कशी गावाला नोक वगरे कोणी एवढं लोकं नसाय चित त्यामुळे एकत्र कुटुंब असायचं. तेेती महत्त्वाच होत म्हणजे शेतीच करायची ना लोक त्यामुळे एक कुंभ होता. आज नोकरीच्या निमित्तानं शहरात जाऊन राहायला लागतय. त्यामुळे आपलं आपलं कु कुटुंब अन शेहरात कसाय माहितीय का? एकत्र म्हणजे गोष्ट ना रूम वैगरे छोटे असतात हिर ते. सगळे जरी जॉबला असलीत तरी पण वेगवेगळेच राहतात. पण सन वार काय असलं जे वगैरे तर आपण गावाला येत जातोच की.
आपण शक्यतो आता एकत्र राहणं झेपत पण नाही आणि ती कोणाची मानसिकता पण नाही.
हा आजकाल सहनशीलता खूप कमी झाल्या ओ.
तेच तेच म्हणजे आपल्या आपल्या वागण्याच्या सवयी ब दल्यात पैशाच्या दृष्टीने परवडत नाही तू तू मैमय होत जरा. हम्म. त्यामुळ नाहीतर काही ठिकाणी मात्र अजून म्हणजे, राहतात त्यांना मांनलंच पाहिजे. कारण तेवढं समजून घेणं, ठेवणं त्यांच्यात राहिलेत ते गुण शिल्लक.
आजकाल काय झालंय सगळ्यांना फ्रीडम हवंय. म्हणजे स्वतंत्र कोण कोणाच्या बंधनात राहत नाही.
पण ऍक्च्युली बंधनात राहणं वगैरे म्हणत नाहीत ह्याला. थोडस समजून घेणं म्हणजे बंधनात राहणं असा समज करून घेतलाय बर सगळ्यांनी, असं पण अजिबातच नसतंय. पण तो जनरली तसा झालाय जो पैसा मिळवतोय त्याला स्वतंत्रच पाहिजे.
पण आजकालच्या मुलांना बरं असं रोकलेलं, टोकलेलं आवडत नाही.
हो ते काय म्हणतात स्पेस पाहिजे स्पेस
हां त्यांना त्यांच स्वतंत्र पाहिजे असतं. म्हणजे माझं मी काही पण करेन.
हम्म अस नस असं नसतंय ना चालत.
पण त्याच्यामुळे बरेच तोटे पण होतात. त्याला पणरात वगैरे बघतो ना एवढे प्रॉब्लेम्स वगैरे येतात. म्हणजे आई वडील दोघं पण जॉब ला असतात. मग मुलांना एकट राहावं लागत, किंवा मग कामवाली वगैरे असेल तर त्यांच्या भरोष्यावर म्हणजे त्यांच्या बरोबर त्यांच्या भरोश्यावर जाव लागत. मुलगा शाळेतून घरी आला का नाही त्याने काही खल्ला असेल का नाही. मग आई वडील संध्याकाळी घरी येणार. तोपर्यंत मुलगा एकटाच राहणार. मग त्याच्या वर परिणाम होत. हो ना.
हे सगळं एकमेकांवरती डिपेंड आहे ओम्हणजे सगळ्याच गोष्टी. आजकाल आता म्हणतात की, ते तुमचं काय नवीन लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावरती पण आमची आम्ही मुलं वाढवली वगैरे पण ते तसं नसतंय. त्याच्यामुळेच तर प्रॉब्लेम येतोय कारण नोकरी करऱ्या आईवडिलांना मूल सांभाळायला वेळ कुठून असणार आहे? त्यांना हवं ते मिळत च नाही.
मग मुलांच्या वेगळे योग्य संस्कार होत नाहीत मुला अशी एकलकोंडी होतात मग त्यांना मग ते मानस उपचार तज्ज्ञाकडे न्यावं लागतं. तर मग
बऱ्याच बऱ्याच गोष्टी असतात हा बऱ्याच गोष्टी असतात हे सगळं एकमेकांवर साई ल आहे ना आपण जीवनाची सायकलच ब्रेक करत गेलोय हळू हळू हळू हळू हळू. नवीन नवीन आणि नवीन गोष्टी पण चांगल्या आहेत. अजिबात त्यात काही म्हणजे शंका नाहीये पण हे पण गुण कुठेतरी राहायला पाहिजेल होते.
आणि आजकाल कोणाला जबाबदारी नको असते.
अं हं जबाबदारीपासून सगळे पळताय. सगळं कसं इझी- इझी.. पाहिजे माझ्याकडे पैसेत.. म्हटलं वर मी काहीही करेन.
काही विकत घेऊ शकतो पण माणूस नाही चुक नाही विकत घेऊ.. होू शकत
अं हं अजिंबात नाही. अ पईसा ही गोष्ट कशी आहे माहितीय का? आयुष्यातले सगळ्यात मोठमोठे प्रॉब्लेमस सोडवू शकते मान्य अजिबात त्यात काय हे नाहीये पैशामुळेच..
पण पैसे सगळंच विकत घेता येत नाही ना?
हा, माणूस घेता येत नाहीये का? आपल्याला सोबत पाहिजे म्हणून पैशानं माणूस विकत घेता येत नाही.
पहिलं कसं एकत्र कुटुंब होतं म्हण.. जे आता आपलं.. विचार करा ना, आता आपलं म्हणजे स्वतंत्र फॅमिली आपल्याला जर कुठं चार दिवस माहेरीे वगैरे जायचं म्हटलं तर किती प्रॉब्लेम येतो? आपल्या घरी.. डबा कोण करणार आपल्या किंवा नवऱ्याला मिस्टरांना जेवण वगैरे कोण करणार? पोरं म्हणजे असं काय झा वगैरे पहिलं कस एकत्र कुटुंब होतं म्हणजे सगळे जात होते म्हणजे माग..
हो, होय आधी नवरा किंवा मुलगा जरी घरात लहान बाळ.. स्वतःच सोडून आपण कुठं गेलो तरी ते ते बाळ अख्खं गाव सांभाळायला येत होतं तासभर जरी इकडे इकडे झालं तर. शेजारचे, पाजारचे घरात.. ले हे नाही.. ते ते नाही ते सगळे येत होते आणि डब्याचं म्हणाल तर अगदीच स्वतःच्या घरात कोण नसेल तर अगदी शेजारी आवर्जून संध्याकाळी न सांगता डबा दे येणार तुम्ही बिंदास्त जावा आम्ही देऊ संध्याकाळचं जेवण बर जर चार दिवस जाणार असेल तरी सुद्धा या आमच्यात जेवायला नाहीतर आम्ही.. देतो तुम्हाला. काही काही प्रॉब्लेम नव्हता.
आपण जरी आजारी पडलो तरी पण आप
अं हो, अजिबात नाहीयेत आणि आधी बघा ना ती.. पद्धत होती बघा म्हणजे साखर अं साखर आणायला.. अं पावडर आणायला किंवा पीठ आणायला एकमेकांच्या घरात जायचं बघ
हो हो हो
ती पद्धतच तर पॅकबंद करून टाकली आता.
एखादी भाजी जरी आपल्याला आवडत असली ना तुमच्यात काय केलंय? मग द्या मला असं सुद्धा चालायचं, आजकाल नाही ते एकदम त्यांना कमीपणाचं वाटतं. हां, दुसऱ्यांच्यात न मागून आणायचं?
ह होय पण एकमेकाच्या च खायला ती पण एक मज्जा असायची मी सांगू का माझ्या लहानपण या अस लय केले
हो हो आम्ही अजून करतो आम्ही अजून घरी गेलो ना तरी आमच्या चुलच्याच्या वगैरे शेजार्यांच्या वगैरे जाऊन त्याच्यात काय कालवण केलंय मग द्या मला मग आमच्यात घात तुमला हो म्हणजे अजून करतो की तसं फक्त एवढंच की आजकाल माणसा कड वेळ नाहीये
ह आणि प्रत्येकाच्या घरातलं सगळं एकत्र करून मग ते खायच आमच्या घरात काही केले असं नस बाकीच्यानी केलं नाही एका माणसाचं जेवण बाहेर पडते
हो आणि आजकाल कोणी पण म्हणजे आमच्या घरी कसं म्हणजे पहिलं कुणी पण आलं का नाही तरी म्हणजे एक दोन माणूस एक्स्ट्रा जेऊन जायचं पण आजकाल आप तर आपण मोजूनच करतो
होय मोजूनच होय होय होय होय बाहेर
टाकून दयलायला
आ टाकून द्यायला आता जागा तर कुठे राहिल्या हो शरक्ष चपाती भाजी उरली तर कचराडाबाट टाकतात ते योग्य नाही ना आधी कसं घरात जनावरं बिनावरं होती जनावरांना खायला घालत
हो हो हो हो
अ कचऱ्याच्या डाब्यात टाकायचं म्हणजे मला तर लेख असर होते आमच्या घरात तर अगदी ऍक्युरेट स्वयंपाक असतो अर्धी चपाती हीगड हीड ना
आजीबात नाही सगळ्यांच्या मोजून आमच्यात पण कोण किती खाणार आहे अर्धी अर्धी एक तेवढंच चपात्या कोण तेवढंच सगळं एकदम अक्युरेट एखादा जर माणूस एस्ट आलं म्हणजे पाहुणे वगैरे तर पुन्हा स्वयंपाक
होय होय कारण ती ही होत नाही हो कारण शिळे पण सारखं खाणं चांगलं नसत आता आरोग्याला आणि ते काय म्हणत्यात की ती कचऱ्यात टाकल्यावरती पण पार जीव तुटतोया
एवढे महाग लय वाढलीय ना त्यामुळे टाकून पण नाही देऊ वाटत
होय जास्तीत जास्त सकाळच संध्याकाळी बघा त्याच्या पलीकडं जास्त काय नाही.
पहिलंच नाही चुलीवर चहचा टोप असायचा. ह्यो आलं ठेव चहा त्यो आलं ठेव चहा. आजकाल ना एकदाच च्या बनतो, आजकाल माणस चहा पण पित नाहीत. आम्ही पिकलंय साखरयं
तेच कि ते डाईट, डाईड. त्या नावाखाली चहासुद्धा बंद करून टाकलाय आपला,
किंवा जास्त वेळ कोण बसल आता बसा जेवूनचं जावा इथ न अशी पहिले माणसं म्हणायची, आता तू कधी जातुस आणि मी कधी जेवायला बसतोय. अछा.
हे खरंय मात्र बरं का, खरंय. म्हणजे लाज वाट यला पाहीजे आपल्याला थोडी काही ना आपण पण सगळे त्यात येतो पण खरंय, कारण ती समोरच व्यक्ती पण तस असतं ना, आपली आता ती पद्धत पण झाल्या ना, ती असं म्ह म्हणायला तोंडात तस येत नाही की, बाव बसा जेवा दोन घास खावा आमच्या बरोबर.
आजकाल पाहुणेवरल्या आपण कस म्हणतो चहा केला हा ना,
अहो माझी स्वतःची टेंडन्सी ती आहे, मी खरं सांगते मला ना माझ्या घरी कोण आलं ना, म्हणजे मला भरलेलं घर आवडतं. तर का तसं काही विषय नाहीये. म्हणजे पाहुण्यांची ये जा अस मला आवडत, पण जर नेमकं जेवायच्या टाइमात आणि आपण काहीत करायला लागलोय. म्हणजे स्वतःच कायतर करायला लागलोय. आपण फक्त एकटेच असतोय. जेवण म्हणा काहीतर किचन मध्ये करायला लागलोय, म्हणा नवीन असं जर असल कोण आलं ना, माझ टाळकच सर कत, खर सांगते. मला ना आजीबात ते खपत आणि कुणी घरात आलं डायरेक्ट किचन पर्यंत आल्यावर सुद्धा मला आवडत नाही.
आणि आजकाल आपण करतो ना मग बड्डे पार्टी मग एकत्र सगळ्यांना बोलवतो.
हो त्याच्या काय राम नाहीव खरं ते आपलं वरोवरच आहे नस दाखवायला की आम्ही करतो. तुम्ही यता आमच्या तस ना आमच्या तस ते मनापासून नाही की बाबा मा ्या लेकचा बडे किंवा माझा बडे आहे तुम् या प्रेमान दोन गोी माझ्या बोलला असं काही नाही. ते वेगळेच काही त्रास ते घराात झाल्यावरती तुमच्या घरात एवढं मग एवढा हा असा क मग बड्डेसाठीठी एवढा एवढा खर्च
की हा बाबा आम्ही एवढं केलं एवढा मोठा बड्डे केला एवढाक आणला.
एवढच एक्झॅक्टली त्यामुळ नाही त्यात पण काय नाही. मला ना काही काही गोष्टी अजून आठवतात. माझ्या लहानपणी आपल्याला ते कान वगैरे टोचायचे ते असायच्या बघा. अर बाई का गावात एकदम जुन्या सत्या
हा हा हा
ती माणस आपल्याला अशी ओळखायची ना म्हणजे माझ जरा नाक वगैरे आणि कानातलं बुजलं होतं अगदी फार मोठं झाल्यावरती पण तर पुन्हा त्यांच्याच कडं न्हुन हा ते टोचल वगैरे होत तर तिनी मला त्या वेळेला तेवढं ओळखलं होतं की तू तीच ना ग आणि अस गालावरून हात फिरवला होता, त्यांचा तो रखरखित हात अजून आठवतो. कसला तो प्रेमाचा माहितीय का गालावरून फिरवलेला आता कुणी हात लावला तरी
ये काय ते ते कोरोना कोरोनामध्ये समजलं ना कोण आपलं काय ते
म्हणजे ना आपला लक्षात ठेवत होत्या आता ती आपल्यापेक्षा वयानं मोठी असल्या तरी सुद्धा चेष्टा नाही एाखाद्या लहान मुलाला मोठं झाल्यावर पुन्हा ओळखन
हूं चालत तुमच झालाय आता मी करते.
हो हो चालेल चालेल ठीक के तुमच्याशी बोलून छान वाटल ह ह